त्या नंबर त्यामध्ये
व्हॉइस ऐकून झालं का.
टाकू टाकू सत्यातर त्रीक. चाळीस, ऐंशी, अठ्ठावीस, सत्त्याण्णव.
ह बरो बरोबर झाला बरब
काय सांगू लागली ती.
मामईत्रिण सां म्हगतो तसच दिलं आणिी आधी लागली नव्हती
ह.
मग मकाने केले हे केलं ते केलं ल केलं का तीन वर्ष दि म्ह
हो ना बाई तस झालं मा मैत्रिणीले पण. मग आता त्यांचं आधीच लग्न झालं होतं.
हा.
तर ती म्हणे की मला सध्या बाळ पाहिजे नाय लेकरू पाहिजे नाय. घर दोन दोन एक वर्ष का नाही. होऊच नाही दिलं समझा राहिलं तर तिने पाडलं.
हम.
त तिले आता आमचे लेकर झाले आम्हाला लेकर आमचे लग्न झाले लेकर. झालं तरी तिला आता लेकरं होईना.
ते मस् तच्या काता हेरी . आता समजा लग्नाला लय दिवस झालेत, समजा सात आठ वर्ष झाले हां.
हो ना.
द तेच बाजेेत घेत का
बरोबबर वय आम्ही दहावीत होतो तव्हा तिचं लग्न झालं, दहावीतच पेपरं बी नाही दिले.
तेच ना, आम्ही धावीतं गेलोई नव्हतो तेव्हापासून ट्राय चालू आहे
आता, आता लेकरं लेकरं करू लेकरू करते ना आता दिवस राहिणात.
नाही माझ्या मामीच तसं झरून नाही ना सक्या मामीच का नाही मा आर्मी घेतला नाही आणि दोन हजार बाराला लग्न झालं माझ्या मामाचं म्हणलं, आणि आता दोन आता सविस च्या, जानेवारी महिन्यात पोरगी झाली.
काय नाय काय नाय सव्विस जानेवारी.
सव्वीस जानेवारीला पोरगी झाली. पोरगी झाली मग मामा
सव्वीस जानेवारीला पोरगं व्हायलं.
मग तेच म मामी एवढं म्हणजे पोटावरच घे होती म मामीच्या ते तर ते सगळं क हाय
ह
तुम्ही नका करू लवकर लग्न, शिका चांगल्या स्वतःच्या पायावर उभ्या रहा.
म्हणजे लग्नच करायचं नाय.
नाय करायचं पण पाहू काय य करायचं.
हा ना आपले आप आपलं सगळं सक्सेस झालं, जर आपलं सगळ पूर्ण झाल्यावर मग पुढं बघु.
का
नवरा भेटला चांगला मापल्या नवऱ्या वानी त शिकवते पुढं.
हो बाई, एखांदाच शिकवतो व बिचारे, सगळे नाईत शिकवत. हे तर काही नाही, आता आमच्या वर्गात एक पोरगीए आता
हम्म.
तिचं अ ती मंजे इन्स्टावर वीडिओ गीडिओ बनवते ना. तशी मस्तय, पोरगीए मनलं तिले तिचं सत्राव्या वर्षीच लगन झालं.
हम्म.
यव्डूशी ए नाती मोठीच्या मोठी पोरगीए तिची, अन पोरगी अशी वाटत नाईए तिची पाय न, मंजे आमच्या वर्गात ए न क्लासमद्ये, आमाले फेल काड आमाल फेल पाडलं एवढी चांगली दिसते.
संतूर मम्मी असल व ती.
वाटत नाई न, वाटत नाई ईचं लगन बीगन झालं मनून.
संतुर मम्या तशाच रायतात.
आव मी एकवीस वर्षाचीए त् आशि वाट्टे नी, म्हनजे चाळीस पन्नास वर्षाची हावका काय, मजे तीस चाळीस पन्नास वर्षाची हाव का काय, आन काई काई लगे ल लग्न झालेलया बाया केवडाले लेकरं त्यायेले त्या वाटतात आठरा- आठरा वर्षाच्या
आपण आशे दिसतो.
मी लगे बाई दिस्तो, मी लगे दोन लेकची माय दिसतो.
तेच ना हात दूक, पाय दुक, हात दुक, पाय दुक हाय
स्टेटस ठेवतो आ.. दे मग आपला पाय देतो आपला फोटो
होय, नाकालुस रे त्याला हात
नाई ते तुले मी व्हॉट्सअपवर टाकून देईन.
हो, असं वाटतं बाई आपण कुठं बसाव आपलं नाहीतर मनलं होतं माग बरय. ते इतं दवाखाना तुला मी
ह्म्म
त म्या मनलं होतं मा मामीनं जितं दवाखाना केला तिथं करून टाक मनलं तू हा.. हा.. हा.. भोगाने आण. आणतोय, मग काय? त्या दोघाकडूनच लांब असलं मामीच्या नवरा मध्ये काय नाई दवाखाना करायचा.
पटलं नसल त्यायली.. सांगतलेलं.
हा मंग म्या मनलं क मंग म्या काई बोललीच नाई बाई
कोणला हाय का नाई निवांत कुणाला वाटतंय की.. काय नाई कुणाचे सल्ले घ्यायचे.
आपण कशाला सल्ले द्यावे बई जाऊ दे न तिकडं
ह्म्म... ह्म्म्म
आम्ही आपली मैत्रीण आहे वाईट वाटतं ना ओ
हो.. ना
झोप मोडल्यगत
कोनी चांगल्या साटी बोलतेय, पण कोनी बी नसते बरं चांगल्यासाटी बोलत.
हा, कोणी -कोणी चांगल्यासाटी बोलतेय, कोण चांगलय कोण खराब है याचं ही पारक. करता आली पायजे माणसा ला.
आपल्या.. आपल्याले गल्लीतले सगळेच गोड, आपल्या सगळे जन गोड बोलतात. आपल्या मैत्रीतन अस वाटतय चला.. जाऊ दया, जाऊ दया
हम् हा मी अशेस मीच कमावलेली माणसं इथून येत होती.
बस मग आता लय जीवना घेतला का भयंकर आ.. व काय माहित लय दिवसांनी आंघोळ केली मी वाटलं तर बरं म्या.. माझ्या काळात पण नाही बर हा.. जाते मी, पण असते परत
ह असच असते आपल्या दुःखाच्या टायमाले आपल्या दुःखाच्या टायमाला जे आपल्या संग आसल समजून जायचं ते आपल ते खर है.
हा इतक समजा आम्ही तीन वर्ष बघत होतो ना, कुणाला माहित ऐश्वर्य एवढं होताना, प्रेम होत. गेली पळून गेली, लग्न केल.. हो म मी आता गेली तिला बर हे
हा
मला कॉलेज बदलायचं होतं, मम्मी सोबती नाई कोणी?
हो, या असं राहतेस कोणच्याही मायबापाच्या मनात असं राहतेस ना.
हा, बस सोबत आहे कोणी, असं-तसं,
ती आता समजा ती तुजी सोबतीन हाय तुझ तर तुला माहित राहीणारच ना.
हा
म्हणल मग, शिकायलागल म्हणल आता बोलन, बोलनं मग, तूला वाईट वाटेल. हा कोणी कितपत
कळं का?
शेवटी आपल्या कामी नाई आली ती.
तसचं असतयं.
पण, आता काय नाई वाटत मला मी आता सगळं सोडलं, मला काही नाई मी कोणाला आम्ही गोड बोलत असतो. पहिल तर,
हो, कामापुरत गोड बोलायचं आपलं काम हाय तवरक.
नों, नों
सगळे, सगळे तसेच हायत. पण कोणी, कोणी तसं नसतं बर.
सगळ्यात जणी सारख्या नसतात.
हम.
असं वाटते, या अशा एक दोन दिवसात सगळं
पदार्थ खाऊ घालू शकतो. त्याचा हे सगळं जग स्वार्थी ऐ.
तशी, तशीच आमची मैत्रिणी हाय इथे. म्हणजे आम्ही तिघी मैत्रिण होतो. त्याजातल्या दोन आम्ही ऐ. तिघी पण पक्क्यावाल्या हायत. पण, तिचं लग्न झालं आणि ती तिकड गेली तिच्या नवऱ्याच्या घरी तेव्हापासून लई बदलली. लई घमंडी झाली.
आमचं लग्न झालं नाही का म्हणा, आम्ही झालो का घमंडी?
हम्.
चांगा कर बाई बोत.
सांगावच समजत नाही.
तोंड फुगवून बसतात उलट आपल्यावरच त्यापेक्षा जाऊ दे बाई तिकडं.
हो आपण कशाला? विचारायचं बाई.
आता आपण सांगितलं तर आपल्यावरच येते.
हो.
त्यापेक्षा न सांगितलेलं बरं का नाही. कोणी एवढ्या त कामं सांगायली बोलायले.
तुमच्या वावराची माहिती द्या ना जरासं.
हा.
वावराची.
वावर काय बाई आमचं वावर लय मोठं तीन वावराचं
किती? एकर वावर आहे.
मका बी दहा वीस
दहा वीस एकर वावरे.
हम्म.
तुम्ही तर लखपती! हा लखपती!
कशाचं? लखपती माय काकाचे मुलांचे हिस्से पडतात ना.
असं असं किती? भाऊेत म्हणजे पप्पाले.
पप्पाला भाऊ दोघं तिघं दोघजण समजा. पण ते घेत नाही म्हणतात ते जॉब आहेत सगळ्या.
हम्म सगळेच नोकरी वाले आहेत ते.
अन वीस एकरात काय? लावता तुम्ही.
हळद, तूर, सोयाबीन, सगळंच एकर
आणि मला विसरलीस ना.
लय प्युअर, प्युअर हे असं सहा, सात एकर म्हणजे लय चांगलं आहे या.
का काळीचा असाल काळीचा.
हा काळीच म्हणजे धरणात आहे धरणात ते कायतरी म्हणतात ना.
हो. गवाळीची वावर असतात तशी
मस्त मध्ये म्हणून दां मा ते घरी पणतो आहे.
हा.
ते कोणाच म्हंद घर्शलं
म्हणून एवढे मोठे वाहनांनी डब्बा लावला असता.
तरी सरत नाही ना बाई.
वावर अडीच अस का पाच असो पण वावरातलं काम बी असतय.
तुकडा तुकडा
मंग. आणि मंग जसं बाबा त्याच्या वाट्याच्या वावराचे काम करून घेतात मग हे पैसे देत असते ना त्याले?
हो ना माझा बाबा
हो ना काका म्हणजे